ह.
हॅलो.
हॅलो दरे.
हॅलो.
हल्प. हॅलो हा आवाज यते का?
हा आवाज येत आहे का?
नाही तुमचं झावच बारीक ते
बारीच ते काय ह ह. काडीपिटी द्यायच्यातलं काय करताय?
काय नाही बघा निी म्हण तोच आता संध्याकाळच्या स्वयंपाकाचं बघायचं आणि थोडा विषवर मग
हा हा हा चहा पानी
चहा पण चालू तुमचं?
हा आमचं पण झालं ब आणि काय? मगाशी मी कलवलेल लहान मुलगी कोणतरी उचललेली
हा मी जर बाहेर हा ती माझी बहीण उचललेली मी जरा बाहेर गेलतो.
हा हा हा.
तब्येत भर नाही त्यामुळे जर दवाखान्यात जाय हा दवाखान्यात गेलेलो फोन घरीच होता
हा हा ह
ह
आता बेट बिघडल्या
हम्म
ह ना
हा
अ बदला काय म्हंटलं
काय म्हणलं
तब्येत बिघडल्या काय म्हंटल
होय जर तब्येत बिघड म दवाखान्यात ते काल रात्री पण गेलेलो दुपारी जरा गेलेलो
हा हा हा मग हे वातावरण दूषितच आहे ना
होय वातावरण कधी ऊन पडतय कधी पाऊस असतय काय वातावरण व्यवस्थित नाही तबीयत ब कडते
हा एकदम कडते एकदम ंडी वालतेय
होय असं होतंय
हम
त्यामुळे जरा वातावरण बदल झाला की होते
ग नाान ग्या तगली
ह् मग कागलच्या पाजर चालावला गेलता का
पागल तर नाही ग त कुठं काय बाहेर नाही ते बाानगडीतच पडत नाहीत आमच्या घरात
हा हा
येत आता ग्रामीण भागात आहे ना
हा होय
फयदा
मग तिथून वाढेला जवळ जात असेल का की तुम्ही
वाढला जातय सारखं जातय वाढला जाता येत माहेर पण मंगसुळीच आहे आमचं तिकडं ऐकून माहित असेल खंडपती देवस्थान आहे
हा हा हा
हा मग दातयता मारला आगतेत नाही वाडी
हम्म
ह मारीला
आता ते मठ वगैरे केलंय ना
होय होय परत इकड पण मंदिर केल्या स्वामी समारथांचं
होय ते पण केलात की ते मोठात येतच ना
नाही इकडं नदीकडं आहे
नदीकड केलेय का
हा हो छान आहे भरपूर बघायला सगळी माहिती त्यां लिहून ठेवल्या सगळ्या सणांचं प्रत्येक महिन्यातल्या सणांच्या सगळ्या माहिती ठेवून ठेवल्यात लिहून ठेवल्यात कशासाठी काय चालू केले केव्हा चालू केले सगळी माहिती लिहून ठेवल्यात म्हणजे जनरली नॉलेज म्हणून सगळ्या माहित ववं म्हणजे दसरा का बनवते दिवाळी का बनवते त्यात हे सगळं लिहून ठेवलेला आहे आणि मंदिर पण छान केल्यात मूर्ती वगैरे बघण्यासारखे हम् परत आपल्याला आयुर्वेदिक काय तर पाहिजे असेल तर भेटता येत येतं त्या मंदिरात
हा.
मग खिद्रापूरला गेलता का? ते शिवलिंग बघायला?
हा, ते पण बघण्यासारखं आहे ना मंदिर.
हो, हो, छान आहे, आता तर खूपच डेव्हलप झालय, छान झालय आता. मी ते तीन-चार वर्षाच्या पाठीमागे गेलेलो मी, आ आता आणि खूप छान झाल
हा.
चार जण होतो, आम्ही गेलेलो तेव्हा बघायला.
हा.
आता आणि चार्ज ठेवलेत तिथं,, म्हणजे सगळं प्रेक्षणीय स्थळ केल्यात नई हा, आता चार्ज ठेवल्यात. हम! छान केल्यात बघायला. आता जिथं-तिथं कुठं पण, देवस्थानच्या ठिकाणी सगळं डेव्हलप भरपूर झालय. पॉइंट पण केलं केल्यात, आणि आमच्या खंडोबाच्या देवस्थ खूप छान आहे, जागृत दैवता आहे, कधी गेलाय की नाही? मगंसुळीला, खंडबाई, का इकड का मंगसुळी.
नाही तिकडं गेलो नाही, नाही-नाही तिकडं नाही गेलो.
म इकडं जेजुरीला गेलाय?
नाही आम्ही असं तिकडं अजून काय गेलो नाही, आमचं इकडच-इकडचच आता फिरायचं चाललंय. खंडोबाला जायचं आहे, आता बघू कधी जाणं होते.
हो, छान आहे बघायला तेथ पण.
होय. चाललंय बघायचं, पण कसं शाळा, कॉलेजच्या नादात, सुट्टी भेटत नाही, मग जायला होत
हा. हा. अभ्यास एक भरपूर असतोय, काय करायचं ठरवल आहेस म?
आ हेज ते सिद्धेश्वरचं मंदिर नाही का तिथं? ते पण बघायलाच म्हण
हॅलो!
हॅलो!
हा, कुठ सिद्धेश्वर मंदिर? हॅलो! हॅलो! हॅलो!